कवा कट झाला ग
अगं झालं की
परत आणि झालं
का
आत्ति झाल
तुझा आवाज येई ना ग व्यवस्थित
दोन वेळा झाले दोन कॉल झाले काय म्हटल
होय, होय दोन झाल काय म्हणाल तीस तू
काय म्हणू
काय म्हणाल तेस नाही माझा कट झाला ग मी ऐकायलं नाही
बग एवढं काय म्हणालत ते
ह असू दे घे झाला स्वयंपाक
कमी करयलोय
ह, हा बाकीचे कुठे गेलीत घरातले
ह.
ह
सोनी
ह, हा
हम्म. आईचं दर्शन झालं म्हण
नाही ग फोनच लावाला नाही मी ते फोन स्विच ऑफ करून ठेवतात ग त्यानी
ह, ह, ह
म्हणून काय लावालच नाही
फोन स्विच ऑफ प्रशनला गेलं असले तर दर हे करणार
होय दर्शनला गेल्यातच की ग
ओिस अिकल्न आहे.
का आवाज इना नग तुझा
एवढी गर्दी हाय काय म्हटलं अजून दर्शन व्हाय नाही
अगं म्हणजे त्यांनी सगळीकडेच जाणार आहेत ग पंढरपूर, तुळजापूर अक्कलकोट
होय खरं स्विच ऑफ करायचं ग
अग ल मंदिर मध्ये तेन गेल्यावर वाजत नाही बाळ
हम्म. पोचलो म्हणून तर फोन केली ती काय
नाही करायला.
त्यांनी पोहोचल्यावर लगेच दर्शनला गेले असतील, आज पहाटेला. पंढरपूरला.
तु म्हणून फोन कराय नाही.
नाही ग करायला. अगं पट्टा पट्टा ते सगळे गाडीतल्या लोकांसोबत कनी. जाय लागते.
होय होय.
सोबतच एक सातच.
हम हम
मग कधी करणार?
हम्म.
अरे जा की आता अभ्यास कर जा चिन्या. मला पण जायचं होतं.
मग जायचं की.
नाहीई केलो बाई.
हम्म
दोन हजार रुपये! गाडीला.
जेव खाला मुवर ह होणार तेवढं एक वस्ती वाट पण काय
होय आज, आज वस्ती असते काय गाडीतच? प्रवास असतो का माहिती.
उद्या संध्याकाळी कुठ तरी.
होय उद्या संध्याकाळी येतील की, पाच सहा पर्यंत येतात. आत्ती पण जाईल नाही ग तिच्या तिला जर फोन केला असत तर.
का गायनेची जातो ना
नाही परवा जाऊन आलीत नाहीत त्यांनी सगळीजण.
ते आत्ता दोन महिने पण वहिनेत जाऊन येउन.
हम्
मग सारखं कुठं म्हणून जाय नाही.
हम्.
ह
केले ना
आं?
ओंकार न फोन
कोण तु? हॅलो! लो
हॅलो!
हा कोण केलेला?
केली नाहीस काय विचारालय?
आम्ही नाही ग करायला. नाही बाय करायला, कुठं केल्या.
परत दाखवाय नाही येते का त्याला?
होय बुधवारी नीलतीत नव्ह टाके काढायला.
पाहिजेलत काय?
होय गेलतीत की.
हम्म.
पप्पा जायना तर. गेलेलीत, तू करायला नाहीस फोन?
आ.
मी नाही ग करत.
का?
म्हणजे करत नाही मी.
आत्ती करत्या काय ग?
तिकड बाई अगदी पण करत नाहीये.
हा हा, रोशनी करत्या काय?
ती करत होती कवातरी खर आता बंदच किल्या, कवा कराय नाय मधी.
अं हं. ज्योती करत्या?
नाही ग ती बोलली नाही माझ्यासंग अजून.
अं हं.
हम्म
मग कोण पुजी तेन करत्या काय? बबली, पुजी.
कुठली करत होती, ती सोड मध्ये एकदा. पैसे
कोण?
मग
हॅलो कोण केलती?
पुजी ग.
हा.
पैसे वायदयात क्लिअर केलेली मी एकदा.
आ.
हो. आता आपण म्हणायला का आवडत नाही फोन करू नकोस म्हटलं, परत काळजी लय करत्या.
अ देऊ देशील बेशील पैसे बिसे तिला आणि.
तुम्हाला माहित.
सगळ्यांच्या कडनं पैसे मागत्याच.
हम्म.
कोणाकड मागत नाही ते.
हम्म.
काय लाजपण वाटत नाही त्यासनी, पैसे मागायला.
काय वाटायची?
कसं मागायचं, आधी आपण घेतलेलं पैसे आ अजून द्यायचे आहेत लोकांचे.
काय वाटाय पाहिजे काय नको.
तेनासनी वाटत नसलं, तर काय करायचं.
आता त्या बबलीन तर, कधी पैसे नेले बघ.
काय म्हटला.
पैसे गं.
हम्म, पप्पांच पैसे त्याना उत्तू जातत सोडं बाई.
आणि व्याज संकट तुमचं परत करतो, म्हणून म्हंटले मागितल्यावर. कधी देत्या बघतोच आता.
किती दिलायसा.
ते आधीच सोडून किती दिल्यात, काय माहिती तिच्या डिलेव्हरीच्या टायमिंगला.
आधी किती दिलंत, दहा हजार.
आधीच त्यांचं घर बांधताना किती दिलेलं, काय माहित नाही बाई. ते तीन मुलगी दुसरी मुलगी झाली नी. त्यावेेळेस आणि दिल्यात वाटत.
आं..
पन्नास हजार रुपये कसलं भरायचं.
अ टी व्ही बघत बसलाय सुरी.
मग मम्मी काय म्हणाल्या.
अभ्यास कर जा, शाळेत पन्नास हजार भरलय.
हम्म हम्. ‌
टीव्ही लावून बसलाय पिक्चर बघत.
आता ह्या बाजूमधले पैसे गेले त्याच.
होय.
आता संपलं की ते. आं. काय, काय आवाज येईना गं.
नववी.
होय, ते नववी पर्यंत होत खरं, त्यांच्या मॅडम काय नाही म्हणा लागल्यात.
हम्म.
ऐकनात नव्ह त्यांच्या मॅड हं..
हम्, खरं लैच फी वाढवल्या बाई.
सव्वीस हजार.
हम्म. आणि बाकीच त्यांना ड्रेस ला पैसे हेला पैसे.
होय ते वेगळंच.
हम्म, तिचा काय देव याला म्हणाव.
तिला पित्त झाले की, तसं होत गं ते.
हम्.
काय झालं ग.
काय नाही बोल.
हम, काय जेवणार आहेस काय.
कितीला जवतसा.
नमस्कार.
हा हा बस साडेआठ वाजला.
ह